एक लोणी चेर बनला, एक धोंगा चेर बनला, एक बोड फेस्ट र्णला एक येलो साहेब आला एक लोन ऑफिसरला शरी शरी
काय
हा
बोला
बोला.
किती झाली वसुली.
आं.
लोकांला इथं पाऊस पडूये नाही राहिला चिंता आहे.
कायच वसुली, वसुली थोडाच गेलेतो मी, बसते थोड गेलतो आवमाला गेलतो. जात पडतळणीसाठी
असं असं
त्याच्यानंतर सेवानिवृत्तीची नोटीस आणली
झाला का
झालं त्या तर होई ना त्या अजून नंतर त्याला टाईम आहे अजून
हा
म्हणजे आता त्यांना मिटिंग ठेवली त्याच्यावरती पत्र आले ना पुण्या येऊन
हम
त्याच्यावर आता मीटिंग घेतली छली अजून बँकेचे इलेक्शन आता काल परवा संपलं कता त चेअरमन अध्यक्ष राहीन आमच्या केंद्रचा त्याच्या अध्यक्षाकडे मिीटिंग होईल त्याच्यावर ते पोटनयम दुरुस्ती होईल त्याला माहिनात दोन महिने लागले तरी
हा मग ती प्रोसेस चालूच राहील ना
हं
ती प्रोसेस तशीच चालू राहील ना मग
हा
ह
प्रोसेस चालू राहीन मग त्यांच्यात मग ते आपण आता जीप वगैरे पगरवाणी होणार ना ते काम
परर
कमी पगारीवर असं कधी राहायचं ते तध काय ठरवतेना काय नाही
मग सेवा निवृत्त होतेय का
हम
आ हा बरं
म र छकरी तपाट ट के दिन ब कायतप आता वस्थित पत्र आलं म्हणून स आता आपल्याला ीड धीर आला बा आपल्या दोन वर्ष होणारे म्हणून तीन
हा
चालू मग जाव चांगलं असत ना मग
जाऊ द्या आलं बी तर करा नाही आलं तर मग जाऊ द्या
हा तशी हेबी गावातली म्हनरोवली पण त गावातली रमा मन नाही करा शक
हाय का
आणि ते मान्य करणार बी नाहीे डिपार्टमेंट आता तस नाही आता पहिले होत तस ते तेने म्हणते
ते दहा आणि पंधरा हजार घ्या तेंच्या तेंच्या का दररोज या
हा.
आपण ते म्हणले का चला तर चला.
चालाय मग ते तसच राहत मग त्यांच्या हुमावर
हां
ते बोलले का चालल का कली हा लागव तत काबधून घ्याच्या अजून
हा ते शासना कोण असत तर मग काहीच नसतं समजा
हाव.
मग आपण बदली मी करून घेतली असते फोनीकडे. ना आता तसच होई ना आता आता नवीन आदेश निघाल ना? तर मग ते नवीनच गाव देतील ना आता.
हा का. दोन वर्षासाठी मग इकडे तिकड.
हां कोण इकडे बी.
हम्
नाही नाही काम नाही करीत.
जाऊद्याना घरी दुकान टाक ओ आण्णा आपण घरी दुकान टाकून घेऊ मस् तू जाऊ द्या ताण नाही आ.
ती ये माझा माग.
आणि मग जाऊ त्यांना काय लगे गण सेवा केली ना आता ड्युटीची. किती करता?
हाव.
म
चा ठेवूका?
हा.
पान दिल हा ते सावधणत नाही का. नाही नाही आ?
त्या कॉलला तेवढाच आवाज आहे स्पीकर वर नाही टाकता येत ना. साई नाख. ते नसत का फुगे खेळायचं बबूल शॅम्पू घे चालू माग कुठना करण ते मग्या म पु घेतला आणि ते चालूत अस पुघायचं.
हॅलो
हा बोला ना सासू बाई
मग?
काही नाही.
काय म्हणता तुला?
हा पाठी मागे मला दे नाही पाठी मा गज रोप आहे ना.
तो तुला काय म्हणला म्हणल? ते कप बशी आमचा तिच्या पण. चांगल् असत बोकडाच.
हा नम.
हमं आम आ जट पालक पनीिर
आमची बी पडेल पालक ते मला न संडास लागून जाते त्याने
आम्ही रेडीमेड आम्ही
रेडीमेट
हम्म
मामी बी आणतो ना.
आण लय इरवगारीजी.
काय खरनि. अ बर तुम्हाला काय रेडीमेटच आवडती आमच्या आजची खल आवड
हा म्हणज एवढं तुमचं जाता कुठं चाण
सो होनी नमच्या आतला चांगलं त मला असा खुडा करून ठेवाल बाहिजे लाल मिरचीचा मग सांगा तेच ना
हम्
बरं सैवाकररान ररी परीला ह हो
हम्म
बत बस परी खईब खय गला ब चाल बघ काय झा ना त्यांच्या वाक बघ तू बघ यासाठी काय आण बघ काय पावसाची त्या लागत होते दुपारी
मग हेकडे पडलं नि
तुळशीची रोखणी मी देते तुम्हाला थाबा दोन मिनिट
हा संध्याकाळी त्याच असत का
नाही संध्या काही नाही देते पण त्यांना सांगते ना आता एकदा कोण नाही दे नाही पणी पाहिजे का ह हो का ते कुठे आहे ह त मी देतीलन तुम्हाला चाल ना उद्या चाल तीच आहे ना मग खरी तच कररी ना किराम आहे कसण काय ते
तुमला सांगला कब्बर शान सली ना पुढे
असं नाहीत
सांडे्याशन चाल्यान
का नाही सळ सळ करताय ना तलाही त ते का बघ म तिझ जीप कशी झाली का ज अरे म सळळ पु घर जात तंगेला ब बोबडा बोलाना ती बोलायला त्रास होतो माहिती एवढी नाही लावायची नाही सकाळीच लावेल सकाळ संध्याकाळ काप कर बर बर मी उद्या सकाळी देते तुम्हाला रोख आणून द
हो जाऊ म कुडे हे पांड्यात मी त घेतलीज ना नंदवळ खला
ला गावकळ पालाच जात ते
हम् द्यापासून
सांडच नाही तिकडं
काय करायचं
तिकडं सांगून राहिल तिथं हे करायला लावल
क्या करणे का हे
पंग पांग या खाली सगळ्याशी मात्रच करा त्याच्यामध्ये बस रे ये ब कर जय
वायरस आय
काय झालं
येेऊ ना साहित्याला म्हटलं बाहेरच खेळ
अं
घडी घडी आता मध आत मधी
सायंपाक भी कर अन बोलवी
हा तुम्ही लागलाय सायंपाकला
अं
स्वयंपाकला लागल्या बर
म ते मला उजरत नाही ना ग लवकर लवकर
ह मगची सवय मोडे मग त तस होत ना तसं होतच ना मग ते
तेच ना
हम्
भाजी आणली ना अन ना
पालकाची भाजी आणलेली
हाल म्हण ते म्हणते पालक पण रालं पण लेहिरविगार दिस त
ह
ह ना मीर्णी रा काय रेंग कधी
त्याला विना भाकर पाहिजे कोणी संगा ना आणि वाटत ती
हा
जाऊद्या अता उद्या बिद्या परत करू
तीन कॉल झाले आत्ताच्या आत्ता आहे ना
हा झाले ना तीन
हा ना दहा सेकंड झाले आता
झाले का
हम
हा मग करा कट
कट करू का
हा
ते आधी बोलल खरं, ऐकल बाईनी अरे.. चला काय चलू, नाही-नाही कटके म्हणी लाल केटकेन फक्त, हॅलो का त्यांना दाखवा आपल्याला माहिती नाही येते का! कॉल समाप्त करा.